हा येत काय कॉज
हो हो या खरच मस्
हा आवरलं का
चाललंय आवडचं तुमच आवडत
हम्म ना वरल
एक बर अगैर काय आहे का
पाऊस नाही आहे इकडे नुसत थोडा पडलाय
अच्छा इडेण ेस्मरी नाही बर तेवढच
इकडे ते एवढा पण नाही पडला
अच्छा तुमच्याकडे रंच तुमच्याकडे तिूय काय ना
हो खं नाहीे इकडं
बर बर ब
आनकीन काय वहिनी गेली
हो हो गेली गेली सकाळी गेली साडेपाच ला
हा हा
हा आता येईल साडेतीन पर्यंत साडेतीन पाऊर्यंत येईल
हा हा हा शाळा
त्याला होती की
किती वाजता जायला लागत तिला
साडे सात ला आपला बरोबर बस आपल्या खाली गेटवरर येते ह इथून मघ तिथले आपले सगळे लोकथे कोळा करत करत ते आपल्या मग्याशी इथ चौराटला लागली आणि मग तिथून थोडं पंधरा मिट अ पो स्कूलकडे इथ जास्त वेळ आहे आपल्या एवढ्या भागामध्येच इथंच झारा जास्त मुग आहेत ना हो इथं जास्त आहे त्यामुळेयला एक तास एक्स्ट्रा आणि यायला
एकट दोन तास जास्त
दोन पण जास्त आहे होय तस जर डायरेक्ट जर आपण थोडा गेलो तर इथून सव्वा आठला वाटलं निघालं तरी आरामात पोहोचते सव्वा पावन नऊ पर्यंत
हम्म हम्म हम्म
आठ चाळीस का पंचेचाळीस टायमिंग आहे म्हणजे गेट बंद
पावणे नऊ
हम्म पावणे नऊ आठ पाच वाजला चालू होती शाळा
हम्म हम्म
हम्म
अद्वेतची सव्वा नऊ
सव्वा नऊ हा मग तुम्हाला वेळ ह्याय जास्त
नऊ पंधरा ते तीन तीस
साडेतीन आहे व्हय हा ते थोडं त्यांनी वाढवल मग त्या
सकाळी लवकर नाहीये
हा ते बरं आहे सकाळी जरा
हम्म झोप होती ये
हम्म रोज सकाळी साडेसहाला उठता का तुम्ही?
तेच ना मध्ये लवकर उठाया लागते लवकर शाळा असली की
हो पण ते काही नाही संध्याकाळी ते आता कस होतय दिवसभर झोपले म्हणजे साडे नऊ ला एकदा का बेडवर पडलं जायाचं नाही
लगेच जाऊ हा हे ह्याचं पण तसच होतंय आता एवढी झोप आलेली असते डोळ्यावर दोन मिनिटात झोपतो तो
संध्याकाळी परत जेवायला
मी शाळेत न आल्यावरती झोपूच देत नाही त्याला त्यामुळ बरोबर ते कारण त्या टाइमिंगला झोपलं की मग परत रात्री झोप येणार नाही.
हा ह म ते सकाळी उठल्यावर
उठायला होत नाही त्यापेक्षा मग नाही झोपलं किंवा खूप रात्री अकरापर्यंत झोप ह्याची होतीय झोप पूर्ण कारण आठ पर्यंत झोपायला मिळतय ना
हा नाही आम्ही असं पण काहीच नाही आता जर समजा ती साडे नऊला जरी झोपली का नाही तरी सात सातलाच उठेल त्यापेक्षा
तेवढी बस होती
नाही नाही तेवढं बरं वाटतं नाही नाही आणि तिला काही कंटाळा बिंटाळा नाही सकाळी लवकर उठायचं आणि
हा कंटाळा व नियमित झोप मिळत नाही व्यवस्थित
मग उठायला साडेचारला तिला घ्यायला खाली जाते त्यामुळे तिला थोडं हो तीन दिवसाचा हा
तीन दिवस तू असतोय ना
हम्म बस मी दोन दिवस मी असले की मी करतो एकटा मॅनेज पण ते म्हणजे तिथच करायला लागतय लागतेय तरी पण मगं मी काय करतो तिला सांगेन मी नाही ती काय होते त्या टाइमिंगला सगळ्या बस येतात ना ते कोणाच काय लक्ष नसतील कशे बी काय बी पळत पळत येतात. म्हणून एकदा
अजून थोडे दिवस जरा नाही तर ती जिथी येऊ शकते एकटी वरती
कस काय प्रॉब्लेम नाही आता आपण अजूनही बोलतच जात आहे लक्ष नसते काय नाही कालच बघितले का नाही मग नोकरर लि लगेच पळतील म तिकडून फ येईल
हम्म त्या रस्त्याच्या त्या साईडला थांबते गे बस..
हा पलीकडे
ते इकड बिल्डिंगच्या साईड ला थांबायला पाहिजे म्हणजे मगं लगेच गेल-
ह त्याला काय करायला लागणार पुढची जी सोसायटी आहे ना त्यातली पोर सोडून आली की मगं ते ला शजली म्ह या आणि ते
होय
हो तुला तेच सांगितलं म्हणज तू आलं की झोपत जा आणि बस जवळ आली
हो दिसते हे आमची तशीच करतात त्यांना वर्ण गॅलरीत न दिसते ते काय खाल्या नाही जात नाही
म्हणजे पुढचं सगं दिसतेय
हम्म!
त्यामुळे ते वरून बघत बसतात ते दिसतय त्या मग खाली जायला लागत नाही दिसत दिसतंय ना समोरून आली उतरली
हा हा लिफ्ट का नाही य म्हण कायो गार जात इंटरव्हट पण झाली
ते आता तिला कळलंय ते जरी बंद पडली तरी खाली किंवा वरच्या फ्लोरला जाऊन ती ओपन होती ते आता माहिती झाले त्याला जरी लाईट गेली तरी एक तरर खालच्या फ्लोरला जात किंवा वरच्या
अच्छा अच्छा!
ते पहिला माहिती नव्हत आता काय आता ती झाली मोठी त्यामुळे तिला कळत
हम्म हम्म ते चांगलं आहे आपलं
खेळायला वगैरे जातेच ना खाल्ली एकटे
हा हा ते आणि एम्युनिटी फेसिंग असल्यामुळे त्यांना ते पण दिसणार
ते सगळं खेळ खेळते कुठल सगळं वरून दिसते
पावसाळ्यात भारी वाटतोय तिथं समोर ते सगळेशी बंगलो येते छान वाटते डोंगर
अच्छा हम्म हम
खाली सगळे ते रो बंगलोज आहेत समोर
ली
नाही नाही त्येंनी आतिचे सगळे रो बमलोज आहेत समोर असे बिल्डिंग पण आहेत आणि त्याच्या पाठीमाग सगळे रो बगलो आहेत
हम्म हम हम् हम्
तुझा आवाज अचानक मोठा कसा यायला लागला
थांब थांब मी तुला कॉल करतो थाम एक मिनटं.
नाही नाही ठीक आहे असूदे ना चालू कशाला कट करतोय. हा ठीक आहे.